कुट हायस? काय कॉलेजला गेलतास?
कॉलेला गेलतो की.
हम्म हं काय काय झालं आज?
हा पहिल्यांदा काय लॅबमध्येध बसवलेलं त्यानंतर काहीतरी हे ज सॉफ्टवेअरच नाही नाही नाही एस टीम एस टीम च लेक्चर झालं. त्यानंतर मी आलो खाली
हा हा खाली बसलास का म जाऊन?
होय मग तिथं गेलो आपल्या मित्राच्या लॅपटॉप वर बसलो मग कोड करतं.
हा हा हा हा हा.
ते गेल तो कुठे तर बाहेर मायापाशी लॅपटॉप ठेवून मग त्याला लावन अनलॉक करून दे.
असशी काल खवे बाकी कायनी
आणि बाकी का नाही तुमचं कास चवला
विवांत आहे बाबा. जेवलासा काय नाय.
जेवलं की, तू जेवलस?
जेवलो बाबा आज ना ह गेल ररी जरा एकच मिनिट थांब. अस काय सांगू सांग. हॅलो.
हा बिकरीत गेल ना
नाही रे गेलो आज.
नाही गेलस हा हा.
अगरपा पय क नाहीच.
हा हा ते नाही तर तुमच्या बेकरीत कुठलं कुठलं प्रोडक्ट आहेत खरं?
प्रोडक्ट बग आपल्या कड सगळी आहेत. खरी, ब्रेड, बटर, टोस्ट. फसान सगळं सगळं ओवरऑल.
हा बरं मग ते घेताय कोणीकडनं तुम्ही सगळं एवढं.
अरे चकोती म झाला चकोत. एक बेकरी हाय.
हा बरं.
त्यांचं प्रोडक्शन आहे. ते सगळं
बरं.
मग ते त्यांना आपण ऑलरेडी आधी म्हणजे त्यांना हे सांगा लागते आधी आपण. ल हे काढून द्याकते यादी,
हा,
आपल्याला जे जे पाहिजे ते.
बर.
मग त त्यांची गाडी येत्या मग तुझ गाड्या आली कि बाला ते तीनशेती कॅरेट मग त्यातन माल उत राहायचा सगळं आपण
बर पण. पण ती तुम्हाला पहिल्यांदा स्वतः हून विचारयला येतात की आमचं प्रोडक्ट घेणार का तुम्ही जायच.
नाही, नाही आपण बिक्री आपण बिक्री घातली असं काही नाही. कि आपण विक्री घातली की नाही आता ती येते तच रे आपल्याकडे विचारायला. मग ते हा मग त्या काय म्हणट्लास.
सुरुवातीला प्रोडक्ट कोणाचा लावायच मग बेकरीत.
अरे विषय नस म्हणजे सुरुवाती त्यांना समजतेस का नाही. क इथल्या बिक्री झाल्या नवीन
ते नवीन झाल्यानंतर समजते ना पण नवीन सुरू व्यायच्या आधी
अरे बघा आज आपण त्यांना भेटायचं पहिला जाऊन.
बरं.
कं असं आम्ही बेकरी घातला इथ. मग ते त्यात पहिलं तिथं सगळे बघ त्यात हा.
पहिले बेकरीचा व पहिला दिवस आहे मग पहिल्या दिवसासाठी. कुठलं प्रोडक्ट ठेताय. हे जे बाकीचं आहे ते सगळं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नंतर काणार ना त्यांना
हा पहिल्या दिवशी असंच की जरा-जरा भरायचं रे ल नाही पूर्णच भरायचं नाही स्टॉक.
हा म्हणजे ते मग बाहेरन विकत घ्यायचा म्हणतेस काय?
हा बाहेर ना आपण जर स्वतः आपलं प्रोडक्शन असलं आपण स्वतः जर. तयार करत असलो ते उत्पादन करत असलो.
बर.
मग काय संबंध नसतय कूनाचा.
बर.
मग आपण काय पण ठेव चालते आणि जर तू बाहेर न घेत. तसलाच विकत.
हा.
तर मग जरा दाखवाय लागते पहिला असा आहे ते. मग ते येऊन तिथं आपल्या सगळ्या मग ते येऊन तिथं आपला सगळा माल घालून जातेात मग आपण ति सगळं लावायच आपल्या आपल्या काउंटरला. हो.
बर.
मग काय चालू मग तिथंन मण जर काय हळूहळू. ॲटोमॅटिक नवीन-नवीन विक्रया चालू होतात रे.
बरं.
असा आहे ते म्हणजे त्याच्या प्रोडक्शन आहे.
हा.
मग ते येत मग आपल्याला ठेव म्हण विचारत ती सॅम्पल बघा ठेवून ख चालते चांगलं असं तस सांगत ते आपल्याला. मग ते सॅम्पल ठेवायचं सॅम्पल सगं खपतेय. काय बघायचं मग माल वाढवायच असं असते ते.
हा हा असं विशय आहे ते आणि समज जे आपलं बाकीचे जे पदार्थ असतात. ते अस रे. बेकरी आता लस्सी बिशी असतेच की आता ती सगळी संपत नसते. नाही तर कोल्ड्रिंक्स असतात ते.
हम् कोल्ड्रिंक्स काय चालतात सोड जास्त दिवस.
हा पण लसी-वीसी च काय.
नाही लसीच पते लस्सी आपण तेवढं बघूनच. त्यान करायचं रे घ्यायचा माल. आता कस दोन-तीन दिवस लय झालं त्याला. मग त्या रेंज पर्यंत आपण घ्यायचा माल. मग ते दोन-तीन दिवसात संपून टाकायचा.
म्हणजे खप्तेय माल.
हा मग दोन-तीन दिवसंटलं की मग आणि नवीन मागवायचं असं असते तिे.
हा हा हा जे घ माल घेताना होलसेलर घ्यायचा सगळा.
हा हा. ते मागवताना असं मागवायचं की त्या. ना मागायचं की ते दोन-तीन दिवसात खप खपून जाईल.
बरं.
मग दोन-तीन दिवस संपले की आपल्याला आता आधी जरा समजतेस की आता संपले बावा सगळं. कामरा मग परत मग मागवायचं मलागे त्यांची काढ दुसऱ्या दिवशी. ज्या दिवशी तू म्हणजे तुझ महिनाभर झालं रुटीन बसलं व्यवस्थित सगळ.
हा.
कि मग तेवढ्या ऑटोमॅटिक बकऱ्या चालूतात बाहेरच्या मोठ्या मोठ्या चांगल्या की आमचं ठेवून बघा हे करा ते करा सगळं सांगाय चालू त्यो मग असं आहे ते.
आणि ते त्याला हे गाणी असते काय ते आता आमचे ते किराण माझं दुकान आहे तिथे काय ते इनोवा ते नसते. तेव्हा ती काय एस सी असते काय
इन्व्होइस काय हया
असत की स्टेटमेंट किती घेतलस त्यांच्याकडनं त्यांना असं
हा हा ते मार्जिन म्हणयचं का तुला? अरे आता त्यांनी आपल्याला समज खरी वीस रुपये अठरा रुपयाला देतात अठरा रुपयाला एक पडत्या खारी
बरं.
मग ते आपण वीस रुपयाला एक विकायचे म्हणजे दोन रुपयाला मागचा फायदा असतो आपला अस आहे ते
हा हा पण ते ह्याचं झालं ना पण ते कागदावर काय लिहिलेलं असते
मल गेला केवढा, आला केवढा, अजून किती भरायला लागणार
हा हा. स शिवी
असंच असते सगळ त्यात कि माल आपला आता संपला किती?
हम्म हम्म.
म्हणजे आपल्याल्या काय बोललास? आपो आपल्याला जरा समजते ना ते कि कुठं काय काय झालं ते काय म्हणजे असं लगे आहे नसते पण रात रात्री म्हणजे हिशबाला ते बरे पडते रे अस हाय ते
बर आ हा हा आणि म्हणलं अस तर मग ते सगळे इंटेरियरला तरी अंदाजे किती खर्च येत
इंटिरिअर आपल्यावर सगळं
आणि ते कप्प करायला लागतात ना बारकं बारकं
होय कपाट कपाट करायला लागते करून आणतात ती बाहेरन
हा तेच की
अंदाजे नाही ना म्हटलं तर तीन पावणे तीन चारपर्यंत जाते
आणि त्यो हे जाणे असेल कि त्यो फ्रीज नाही ते का
आणि फ्रीज फ्रीज आपल्या व्हाय सगळं तुला जर ओपन फ्रीज म्हणजे त्यो ह्याचा पाहिजे असला काचेचा फक्त वरन ट्रान्सपरंट
हा.
तो महाग बसतोय जर तुला असा साधा पाहिजे असेल तर ते आपल्याला घेणार वर आहे सगळं
तरी त्याची रेंज किती जात्या?
तो साधा म्हणाला तर चाळीस पर्यंत जातो तीस पर्यंत जातोय काचेचा पन्नास पर्यंत जातोय की
काचेच पन्नास आणि साधा हा बरं.
अस आहे ते, पन्नास तीस पर्यंत जातोय आरामात असं आहे ते
आणि आता समज ज्या हे असतात बघ बर्फा. नाही गुलाबजामन ते नसते आता ते तर काय रोजच्या रोज खपत नसते. ना ना सणाशिवाय तरी जास्त हा मग ती खराब होत ना
अरे ते कस कय लागतय तुझं सांग ते एक हे करून ठेवाव लागते काय म्हणायचं त्याला एक पाटी एक हे रे काय म्हणायचं त्याला मला समज ना ते शब्द आठवेना ते हे असतं ते करून ठेवायचं फक्त तेवढं म्हणजे तेवढं काय नॉर्मल जाते रे
हा तेच म्हणलो रे म्हणजे ते कसं बघितलं तर तो मोठा मोठा हे वाटते.
होय ते अप्रोड रोज नाही. सोड पण रोज त्याची क्वांटिटी कमी करायची ठेवायची असत्या. आणि सणा दिवशी जरा जास्त
हा. हा.
ते सगळं काजू कतली ते सगळं सगळं. सना दिवशी जरा जास्त.
केक काय तुमच्या स्वतःचं आहेत तेव्हा.
ए नाही नाही केक पण बाहेरन जायचं सगळं आमचं सगळं होतं. प्रोडक्शन कार्य बंद केलं रे
का.
त्या जरा माणसं तरी जास्त
हा लागना तेवढं.
हम्म माणसं लागते जास्त नाही एखाद जास्त नाही दोनी. दोन्ही तिनच होत नाही ते का आमचामला करते करले हलवत ते एकाला सगळं करायचं मगं ते सगळं कणी. आवडं होते म्हणून ते आम्ही बाहेरन जात घ्याय सगळ्या टोटल. त्यामुळेच.
हम्म हम् कालसर. आणि कुठला लायसेनस बिसन आणि असते गं
हे नाही नाही लायसन बेसन काही नाही
म्हणजे कसं आता सम हॉटल असला तर त्या उद्योजक लायसन.
ते नाय ना असं काय नसते एवढं.
हां म्हणजे काय बरं या डॉक्युमेंट काही गरज लागत नाही.
काहीच नाही काहीच नाही पण त जरा ते जरा मिठाईत टेस्ट का टाकतात म्हणजे टेस्टीड काय ते बघतात.
ते कोण बघते.
लॅब लॅबमध्ये
लॅब म्हणजे ते आपण जे येणार वर आहे का ते स्वतःहूनचं
ह. अरे आपण म्हणजे ते जरा सर्टिफिकेट लावलं कसं प्रमाणपत्र लावलं का भारी वाटते ते.
हा म्हणजे विश्वास पटते माणसाला
पडतोय मग ते त्यासाठी ते सगळं कर लागते की बाबा हचं हाय ट्रस्टेड
हा हा
म्हणून ते करून यायला लागते तेवढंच
म्हणजे असं कोण चेकिंग ला येत नाही मलाचं
नाही नाही नाही अस काय प चेकिंग ला करून ना अजून तर काय नाही थोडंसं पण येत असेल फूड इन्फेक्शन वगर कधी य येत असतील पण आपल्या कोणी आजपर्यंत कायला नाहीत बाबा हो हाँटेल मध्ये हाँटेल मध्ये जात सोडून ते हॉटेलमध्ये सेम पडतं सारखं
हा हा हा बरोबर चालते, चालते ठेवू का?
चालते, चालते ठेव ठेव.
हो.